काय करत्या? जेवण.
जेवण म्हणजे नाश्ता करून आलो.
हम्म. ज्या वेळेस टाइम झाला तु्म्ही आता शिकतायं? त्यावेळेस टेम झाला होता फार.
हा तर करतो न जेवण थोड्या वेळानं.
हा क कुडय?
तिथ नगरला आहे ना,
हा प किती दिवस अजून तिथं?
आजय दिवायसय आज आता निघणार आहे. संध्याकाळी पुण्याला जाणार हे. कधी दिसायचं हा.
फॉईट कुडूून हे.
आ.
कुठून हे फ्लाइट?
पुण्यावरून ये.
हा का.
हा.
म्हटलं केवढं आठवडा, भर तुम्ही नगर मध्ये?
आणि
काल कुठ? थांब रूम मध्ये थांबलं- हॉटेलवर हॉटेल वरच थांबले होते
हा हॉटेल वरच होत.
हा अ
ही
तिथं मयूर बी राहतो ना पाळायचा
हा राहतो.
हा मग फेस बॉल ना चालत ना आं
त्याच्याकडे कुठ झालं? त्याची मम्मी म्हणली होती राहा म्हणून.
त्याची मम्मी म्हणे आणि मग चेस बॉल न चालत ना तर तर तो पण म्हणला आता मा एड माकडं आला असत पर झालं असत म्हणे. असं म्हणलं. हलं मीज अपेक्षा माहितीजन मनान हा मला प पुढच्या आल्या सम सांग
हा म्हणावं लागत पण
हम हा कचम गेले लगे चालत ना तो
हा काय?
ते बीस लागणारसता आम्हाला तुम्ही पुण्याला गेले आणि लगेचतो आला पुण्याला दिल्लीला दिल्लीला गेलता वातत.
ह इ नाही ते
नगरच काम झाल्यावर
हा हा
आ
बराय
तमर ल पुढं बसल मम्मी पन सळी छाया मम्मी परी ग आत्या अ गपपा
हा
मी आता
हा हा
कामावरलं बस म
हा
कूलरचा पण नाही आवाज आहे ब
आले होते पण ताबडतोब गेले
होणाल तर
हॅलो म म ते बाबाडधिकाते ना
हा हा हा
दंडं पासलं
होऊन तोडलं ते झाड
पडलं होतं ते वाऱ्यान
आ अस हाय का?
हा. ते कापून बाजूून टाकलं तर घुवा म्हणते ना
हा ना ना.
चालू मामाचा बड्डे तेवढ झाला
हा मंग काय काय
नंतर गीता असायच्या फोन आलाता परिवारवरन काका, बाळु, दादा, एड तीन जॉईन होता आम चार कॉल जॉईन होते, गारची घारातला बड्ठ्या होते्या वाटत मामाच बड्ट्या होता केले अस ड चालू हो त्याच आमच्या बा तालायच्या आहे महि अजून मामा बंगल्यावर होते चालले होते,
हा हा हा,
ब मला किती म्हणती पटेलीया अन आकंत म सिनेमा म्हणजे आमच्या बड्डे झाला, हॅलो!
हॅलो!
हा म्हणलं येतय आवाज आता
हा सुनीराम म्हणत होते का बाप्पाच बड्डे आमचे झालं म्हणे तू काय आम्हाला तिकडे बोल राहिलली पण त्याला गीतीची मज्या घेत होते
हा.
हा हा हा.
हम्म मगं भाईया माझ्या घ्यायला लागले म्हणे का तू का बाट्यत राहिला काय म्हणे बरो बसून हम्म शिऱ्या म्हणत नाही रे हावा लागती खिडकीतून किचन वाटेवर येऊन बसा तुम्ही.
हम्म बरं आहे म
हू, हू ते चालू हे चालू
काल ते पाहिल तुम्ही व्हिडिओ कॉल त त मी जरा कामात होतो.
होय मला वाटलं उचलशील तुम्ही पण तुम्ही काही उचलाच नाही.
जरा कामत होतो मगं ठेवलो बाजूला
हम्म आता आवराले काम
हा आता काम झाल दोघं तीघजण जरा बाहेर जायचे ते आले का त्यांना नॉर्मल ट्रेनिंग
हा काही बाई घ्यायचं
नाही ते सहिबियीच नंतर आजून. म्हणजे पुन्हा यावं लागणार आहे. एन्डकस्ट हा. एन्ड् कस्टमर ते दिली का भाऊची साईन?
हा का? दोन मिनिटं हं
आ?
दिल्लीला किती दिवसए आता?
दिल्लीला -आता उद्या निघायचं हे. सात आठ तारखेला वापस यावा लागणार.
सात आठ
हा. श्रावणचं लग्न आहे ना नऊला.
नऊला हा
हां
इथंच आहे ना वैजापूरला. हा. मग- मग तुम्ही इकडे येशाल ना? अ. आठ तारखेल पप्पाला जायचंय
आठ तारखेला का? आठ तारखेला पप्पा सकाळी जातील ना? पाहिन आता नेमकं काय होत त्याच्यानुसार. कारन की
पप्पाला पंढरपूरला जायचं आहे ना. पप्प पाहतो म्हणे तिथे आठ तारखेला जायचं घरी
हा, हा, हा
हम्म.
होय न म्हणजे? सात ला हळदीला येईन, पण आठ ला संध्याका काळी हाळद हे ना?
काहीतरी आशेन ना? आसं
तेच ना आता पाहतो ना? कसं होतय
हम्म. मग पुन्हा नाही जायचं का दिल्लीला? का जावं लागणार आहे?
नंतर जायचं
पुन्हा जायचं?
हा म्हणजे नंतर ते आता पुढचं कधी काम राहत त्याच्यानुसार एक महिना दोन महिन्यान
काम आवरणार आहे का सात आठ पर्यंत.
तवर लोक आवराव लागणार आहे. ते पाणी दे इकडं
हा का?
सावंतच्या लग्नाला यावं लागेल ना.
हा. पोरग रुसून बसेल नाहीतर.
रुसून बसेल म्हणजे डोक्याला त्रास होऊन जाईल माझ्या.
हम्म.
हा. पूजाबाईच्या लग्नाला राहिले. याच्या लग्नाला नाही आलो तर
हम.
बाय.
तिथे बहीण व्हती म्हणून, मी पण नव्हतो का?
कस्टमर?
हम्म.
च्या लग्नाला साईटवरून आलं हो ते अजून होईल
हम्म आवरलं तोपर्यंत. द आवरलं तो पर्यंत दहा बारा दिवस आहे दहा पंधरा दिवस. पंधरा दिवस पंधरा दिवसात जाईन आवरून.
हा होईन तोपर्यंत काय अडचण नाही.
हम्म उद्या किती वाजताय फ्लाइट?
अजून तिकीट नाही केलंय तिकीट करावं लागेल मला आता.
हां का
हम् उद्या दूपारच नाही तर उद्या संध्याकाळचं करावं लागणार आहे.
ह केलं किती याच. बिलाचं बिल
नाही त्याला सांगितलं फोन करून तो, म्हणे करतो म्हणून काय माहित कधी करतो.
हम्म तुम्ही सांध्याकळी फोन करणार होतं त्या दिवशी त्यांच्या डोक्यात नसन राहिलं.
करणार होतो पण पुन्हा मॅसेज नाही केलंय मला आलत ध्यान. म्हणलं जाऊदे आता कुठं ड्रायव्हरचं करणार.
हम्म संध्याकाळी करा असं असतं म संध्या संध्याकाळी जाणार होत्या वाटतं ते दुकानात?
मॅच नाही केला फोन मग नंतर म्हणलं जाऊ द्या.
असु दे म्हणतंय बैल त्याला
आ..
ते जेवुण गेले का मी जेवायला आले सांगते तसं.
नाही मँ केलता सकाळी फोन त्याला.
हां
म्हणे करतो म्हणे आज.
केला असनं बहुतेक मगं सकाळी किती साडे आठ. पावणे अकराला थोडं कस्टमर नव्हतं वाटतं ना म फोन केलता ना.
हा हा
बंद करेलय ना. ह हम्म त्याला असं द्यायचं दोनशे रूपय ना दुपार जावायला आल्यावर येनच आता थोड्या वेळानं.
हा हा हा
मग रात्री जेवायला नाहीय? तर बट्ट्या घामल्या आज काय माहीत आता काही करीत्या.
बरं र मला माहित तिट्या बरोबर वाटना जरा. अशक्तपणा आल्या सारक वाटू राहिलंय.
हम्म मग दावाखान्यात जाऊन या मग जा तिकड दिल्लीला ओज तिकड तुम्ही जाणार नाही.
द नाही
आपण मग तरी जरा
नाही म्हणजे नॉर्मल अशक्त पण असं का ताप बीप असं काहीच नाही.
हा पण तरी थोडक्यात थोडकं जाऊन आलंत बरं राहत. वाढल्यावर रिकाम कुठं. प्रवास करायचा आहे लांब रिकामं वाढून कुठ घ्या त्या?
ह्ं
ते खंचले घेऊन टाका तरतरी येईल.
तर तरी काय ओ आर एस वगैरे पिला का होऊन जातं काम.
आपण मग तरी पण घेऊन टाकाव एखादं.
ह
जायचंय तुम्हाला दिल्लीला म्हणून नाही ते एढ असत मग काही नसत म्हणला आम्ही ह
ना
तिकडं पाणी बदल ते जर व्यवस्थित तेरी आव दुःख वाढेचे काम
हो आताऊ
अक्षर जाऊन वा वातावरण बदलू रहल ना त्यांना उरलं
हा तेच ना म
वातावरण चेंज न एकदा पाऊस पडला का मग काही आहे तिकडं काही